हा. आवाज येतोय काय?
हा. आवाज येतोय तुझा. तुला येतोय का आवाज माझा क्लियर? हम्म. बोल की.
चहा घेतलीस का म्हटलं?
चहा घेतला. तू?
ह हा.
बोल की.
पोर.
पोरं गेल्यात क्लासला. पोरं गेल्यात क्लासला. क्लासहून मग जाऊन येत्यात. तर राजबीर गेला ह्याला.
हं.
बावीस. राजवीर अ? कराटे क्लास ला.
हां. लावलास काय त्याला कराटे क्लास?
हा? होय. कराटे क्लास, पावशेर नाही अर्धा. कराटे क्लास चालू केलाय की त्याला.
हा.
करट- क्लासअसं. उंचीला प्रॉब्लेम याय य लागलाय. म काय करतेस? हा. उंची वाढते ना त्याच्यामुळे.
क्लासनी उंची वाढतेया.
वाढतेया. म्हणूनच घातले ग! मग ते सर पण म्हंटले- माझं मी बघतो म्हणाले. माझं मी क्लिअर करून घेतो. तुम्ही काय- टेन्शन घेऊ नका.
हा.
हॅलो. माझं मी, त्यां तुम्ही करून घेतो म्हणालेत. माझं मी तू काही करू नको स हं. उंची वाढते म्हणालेत कराटेन.
हो उंची वाढत्या त्यांचे ते मित्र आहे का नहे
हा.
तेंच्या मित्राच्या मुलगी ची तेंचि आता सातवी ला आहे पूर्गी ती ऊंच कॉलेजला असल्यासारखी वाटत्या ती पूर्गी.
बत्तीस कॉलेजला तसं वाटत्या?
होय लै ऊंच हाय. प्रत्येजन तिला बून इच्छारतात कॉलेज ला हाय काय म्हणून.
होय होय तेच तेच तेज्यामूळचं घाटलंय बाई तेला. राऊजल म्हटलं आणि सर पण कसं हा आणि ते सर पण कसा अ मॅच ला वगैरे घेऊन जातोय ग. मॅचला वगैरे पण घेऊन जातोय त्यो.
हा.
मॅचला.
चांगलंय हम्म.
त्याच्या म चांगला आहे .
आ.
मेघाची पुरी तेन जातो त्या म ते महिनाभर कने अ हा महिनाभर येऊन बघा असा म्हटला ग त्यो म्हणतान राजवीर गेलाय महिनाभर आता बघू आता. ते जरास आता जरा खरं वाटतोय उंची अशी म्हणजे अ
वाढत्या खर मला गॅरंटी पट लं ते मला कि लाटेकाटी खेळणं उंची वाढत्या.
होय कारण व्यायाम घेतोय ग त्यो राजूर म्हणतोय असा मला जे हे फिरव ते म्हणते माझं असं ते टाचावर पायावर पंचावर ग पंजावर असं उंचीवाडा वयामध्ये आहे ना ते. तेच्यावर फिरवतोय म्हणा तेला. म ते घरात ऐकत नाही म्हटलं जाऊन ते म्हटलं पाचशे रुपये तर महिन्याला म्हटलं अ जबाला आपल्याकड का आपल्याला काय होणार नाही म्हट त्याज व्यायाम बियाम घ्यायला म्हटलं. जातोय तर जाऊ देल म्हटलं मग औषध वगरे सगळं बंद केलं
घरात पोरा ऐकत नाही वो.
नाही व ऐकत नाहीत. प्रॉब्लेम येतोय गो मोठा.
हो.
म्हणून घातलेय आता आराधनाला पण ह्याला घातलया क्रिकेटला. ते म्हणाले मी क्रिकेट घेतो म तिला पण क्रिकेटला घात लय शाळेत आता जरा ते हेज तेवढ चौकशी करायची ते हे हे घ्यायचंय ग काय म्हणतात त्याला ते सट असतोय ते बॅग किडबॅग किडबॅग.
किटबॅग होय.
किट बॅग हे बघायचंय तिला.
हा हा.
लई सहा हजार सात तजार सांगाल्यात बाई किटबॅगला जरा ओळखेना हम्म. सर म ना
तिथ हेज्यात विशाल मार्टला मी बघितलंय विशाल मार्टला का यनस रिलायन्सला बहुतेक बघितले मी.
रिलायन्सला बघितल्या असशील जरा जाणाराय चौकश्या करायला जायला वेळच भेटण झालाय गं.
हा.
तिला म्हणलं थोडा दिवस पहिला खेळ थोडा दिवस जरा खेळू देल ग. आणि मग आणतो. मागच्या वेळला पण अ ह्याला घेतो म्हंटली फुटबॉलला. फुटबॉलचं सगळं साहित्य आणलं शूज बीज सगळं आणलं शाने. आणि थांबली मधीच फुटबॉलची. तवर आता क्रिकेटचं क्रिकेटच मधीच थांबलं तर आणि तीन चार हजार रुपये अंगाव पडायच शाने.
होय.
म?
म्हणजे एक घेऊन पुढ चल म्हणायचं.
हा तिला म्हंटलंय आता क्रिकेट मुद्दाम घ्याय लावलं ग कारण नंतर पोलीस भरतीला बरं पडतय क्रिकेट मध्ये. जरी कशातन जरी कमी आलं क नाही तरी क्रिकेट मधन क नाही कमी येतया. म्हणजे
हो. जास्त फुड जातय. बस. हाय का अस चांगलाय मग पोर कशी कशातन नाही तर कशातनं जरा पुढं जायला पाहिजेतच पोर आणि
हा कारण रजतच क्रिकेट आणि ते जे विणा वाजवत्याला आहे का नाही?
हा.
ते वाजवत्याल काय म्हणत्यात? इकड गेल इकड गेल सगळ्या दुकानात गेलो पाचशेच सुट्टच नाही. हॅलो.
आ बर.
बघूया आता. अरी काय करत्या बघू. ते राष्ट्रगीत वाळुदे काय? राष्ट्रगीत. राष्ट्रगीत. त्यात बसलाय ग त्यो हांबघ त्यात बसलाय त्यो.
हा हम. ऑप्शन काय नाही काय तर असतोयच.
हम्म.
माणसाचं सगळं बसलं कनी उंची सगळं परफेक्ट सगळं जरी बसल कि होतय.
होय. तिला म्हटलं होत कि ग खर तीन पूर्ण केल नाय ग पुर्गी क नाही घे नाही काय म्हणत्यात ते तसं आहे. ते आराधनाच कणे एक ना धड बाराभर चिंध्या हायत्या त्याच्यामुळे कणी नको वाटतय टेन्शन. हा.
ती मूड नूसार असते.
हा तिला तेच सांगितलं. -लय एक काय करायचस ते कर. एक पहिला बघ. आणि मग ठरव.
स्थिर नाही ग असं हे करू का ते करू ते करू का हे करू असं मूड नूसार आहे तिच सगळं.
होय तेच झालंय ना ह्या हे याच्यावर जरा त्याच्यावर जरा करत बसत्या. हा म्हणून तिला म्हणलं पहिला स्थिर कर एक काय जे करणार आहेस ते पहिला स्थिर कर आणि मग ठरव म्हंटलं तुला काय करायचंय ते
हो
चांगल्या त्याने पण सांगितल्यात परवा दिवशी बघू आता काय काय करत्या राजवीर वग जरा असं उंचीसाठी जरा असं झाल खायला असू दे असूदे
लाटे काटे तू वाळ येत त्या सोड उंची मला ते पटले ती उंची वाढते ते लाठी काठी
हा
हम्
आणि काय देऊ ब्रँड वाढत्या उंची सोड खर उंचीच काही हे वाटत नाही त्या
हो
हम्म तुझं कस काय हा
काय झोपलाय अजून
काय झालं
मी तू काय आता झोपलंय अजून
हा मिटू झोपलाय हम् बोल
जडाच म्हटलं
जिजाजी घरात आहेत घरात म्हणजे आता येतील मला जाय चल बायबल क्लास ला बायबल क्लास आहे माझा आज आज पासन चालू केलाय ग
हां ह
घ्याय चालू केल्यात पेपर आहेत ना आता
हा
च तेवीस तारखेला पेपर आहेत
हा
त्याच्या मुळ आता अभ्यास चालू केलाय
हा
दुकान कसं काय नाही वि चाल
हॅलो मला शेंगदाण
दुकान व्यवस्थित चालू आहे का म्हंटल
हाय हाय हाय व्यवस्थित आहे दुकानाच काय नाही दुकानाचं काही ना दुकान हाय व्यवस्थित सोड
हा
हम्
ब तू बोल आता नत
ये चिरमुर पोरग अच्छ झोपलय
हो
अ आज काय नवीन पदार्थ
पदार्थ जरा हे केलतो बघ गराचं ते मेंदू वड केलत सकाळी नाश्त्याला
हा आणि
मेंदू वड केलतो जरा बघूया म्हणल रेसिपी जरा करून
हा
छान झालते खुसखशी छान झालते दिदु तर हौसने किती खायला लागलेला
हां
आवडीन खायला लागलाला ते कडंग झालतंय ग त्याला कडंगच आवडते ग असतं
कुरकुरीत झालत असं
हा कडंग मस्त खायला लागलेय चांगल
होय
हो गरा वगैरे भाजून व्यवस्थित चांगलं झालतं ते
मला अंडी हा सहा
हम्
का नाही हा आता जरा संध्याकाळर जायचं क्लासलाच जातो अस संध्याका पहिला मग जेवण मग जेवण
त्यात पोर येतात
दादा
दादा गेल
कुठं बाहेर गेलंत
ह होय निपाणीला गेल्यात तिकड काम आहे गेलात सकाळी लवकर अजून का पत्ता नाही यायचा
ह आता एवढं वेळानं ना कोर्ट सुटलं नव
अ नि बाहेर गेलात ना तिकडं निप्पाानिकडे गेलत
तिकडे गेला तोय बरोबर
हा ते सकाळी गेलात साडेसात साडेआठ ला गेलात
नक्की मला मॅगी द्यान एक हम
साडेसात साडेआठ ला गेलात लवकरच
काय झालं
लवकरच गेल्यात म्हटलं
हा हा ह म्हणजे सकाळी गेल्यात का काय
सकाळी गेल्यात साडेसात साडेआठ साडेसात ला गेल्यात
सकाळी आठ लवकर गेला तु पर ग्याला का नाही जरा आता कळाला लागलं का नाही च पोरग्याला पोरग्याला एबीसीडीच हे शिकव म्हणाली आतापासन क परोर ग्याला क चित्र बित्र मोबाईलमध्ये नुसत कांड लावण्यापेक्षा क नाही चित्र वगैरे क दाखव त्याला आतापासन क पोरग्या कड गेलं तेच की ह्याच्यावरच लय मोठ अल्पबेट घ्यायच्या मोठ्या अल्पा बेट घ्यायच्या मोठ्या त्याच्या मुळकने अल्प बेट दाखवली की नाही की नंतर ना त्यांच्या द्रात राहात या म्हून अल्पा बेड छुपवायच्या पौरांना
ह सपरीला
ने हे होत नाही
शब्द काढायला लागलायता थोडं थोड थोड श्द जर आता बोलायला लागलाय
हा
मम्मीला फोन लावले की पहिला मम्मीला बाबा विचारतो या
हम्
हम्
चालत हो ह नंतर कर बोल हू व्हय